मग अशी कड झााला तीनचते. हा.
नेटवर्क इश्यू मुळे कट होतोय वाटत आ.
हम्म तीन सेकंदात कट झाला मग शिय आवाज आला कट झाला.
हम्म.
बोला एक मिनट आहेई सड
हा.
हॅलो.
अगं नेटवर्क इशू मुळे होतं होतं कधी कट.
असा का. हम् ह्या घरात नाही ऐकू येत मग.
आ.
पंखा लाव पंख्यासाठी त्यागरात गेली ती.
हां. नेटचा येल तर मग हा झालं.
बसले कामा का फिरताय.
नाही बसलेलीच आहे आज गेलो नाही ऊल होत ना बाहेर मग काही गेलो नाही फिरायला.
आमच्याकडे आवं आहे.
हम्म आमच्याकडे सकाळी चालु झाला होता भुरभुर पडल्यान बंद झाला
हम् जास्त नाही आलाभ
नाही
नाचून निघून जातो
हा.
ह
काल तर इतका सुंदर मोर मी घरी जात होती, ना मोर इतका भारी. ना आता मस्त क्रॉस करून गेला तरो इतकं भारी चालतं बाई. इतकं छान वाटत मग. हा घरी जाई उशीर झालाता सववासा आवाजून गेले. घरी जायची काही राहते मग काही थांबली नाही.
हम्
मस्त सिरतोय तेे मोर.
तेऱ्या म झाड म्ह जास्त आहे ना का तिथं. जास्त झााडा आहे मस्त. म्हणून दिसत ते ब याला भि लई मर दिसत. भैला एक गाडीत ना दोन तीन मोर एक दोनदा आडवे गेले मस्त गाडीला. हॅलो. परत कत धन्यवाद.